आ हॅलो हा बोल हा होय येऊन राहिला आवाज. कधी-कधी कसं न नेट नाय ग कटते ना. हम्म झालं पुरवचा?
हा पूर्वाडा
हा फराड तर लय वर्ष झालं आई हो बाई. हं म बाबूले तबेत चांगली हाय हा. मग तो रेगरेम करत्यात दुपारी आज हा.
हम्म नाही तर दुपारी
हो ना लागतं तर खरी पण मी घरी नव्हते ना आज. तुझं झालं का मंग कंप्लीट? पंधरा राहिले का अजून?
नाहीत काय तो
खरंच
हा शप्पथ दा.
लई राहिले मगता ग.
नाही तर काहीतर त्यालं झालेला आहे.
नाही हो माझं नाही राहिलं झाले. काय सांगते मला पंधरा राहिले म्हण की.
अरे वाह खोटी नाय बोलत खरंच बाई.
म आज सकाळी सात-आठ लावले मग तू काय म्हणाली सतरा अठरा लावले जा. म्हणजे स सकाळी सातजे-आठ लावलीय.
सकाळी नी लावली, सकाळी नी लावली.
हा.
त्या दिवशी गवती तीन चार झाले तेले तीन तसे सात आठले
हो मग ते मग आपण कध रोज रोज लावली एक दोन कॉल चालतात आपल्या दोन एक दोन कॉल जासत जास्त एकसारखी हा मग तिला त तू याला मग अशी माझ झिरोवर गेला ना कटला न लागला नी तो.
हाव काय?
त्या दिवशी तुला तीन कॉल लावले क णाई? एक सारखी आणि मग डबल लाग त्या त्या दिवस पासून म्हणजे परत परवा दिवशी लावले काल लावलेच नाय. मग ते ते पाच कॉलमध्ये चला ते फोन होते ना ते तीनचे तिनी.
हा हा.
मग ते दोन राहिले ती माय बा कि तुला आज लावून पाहितो म्हटलं तर लागला मी या कॉल साठी म्हण म्हणे माहित काय म्हणे या टास्क साठी हा कॉल म्हने म्हणजे हे झालाय आणि संपूर्ण झालाय.
हाव काय?
हो असं लिहून येतं त्याच्यावर, पूर्ण झालेला आहे म्हणून हा
घेवा
हां, मग मग म आता मला काय मा मगाशी तिला फोन लावला नाही मग लावून पाहिला.
हौ का?
लावून पाहिला तर ते का नाही ते तसच दाखवलं ते का मग सबमिट लागेल नाही कोणाला दुसऱ्या तर लागतही नाही मग त्याच्यावर ते कट केल्याशिवाय. कट ही होत नाय तो तस शेवटी सबमिटच करा लागला तो झिरोच कॉल झाली माझ पाच कॉल झाले झिरोवर
मायव्
तुया लै म्हणजे असे कटतात ना होतात तस ना
वर्धनीपा
हा ते कध कधी कधी नेटवर्क नस
प्रे होत की नाही तर प्रेमीला ते प्रेममी पाहिले एकला होता दिवशी
हां. ह हो नाही लागते नीयले काल लावलि होती.
मंग मले राणी काय म्हणे म्हणे कि मा गावातली आय सी आर पी आय कि नाही म्ह
हा.
की एकायकडे सहा सहा कॉल लावलेत
हो चालतात ना. मी काय म्हणून रायली ते यायचे झाल्या आहेत कनयी
हा.
हा तरी येय लागतात कॉल. लागतात ना यायला कॉल
नाय ना बाई अश्विनी ताईच्या मोबाईलवर लागून नाय रायलेत ना
मोबाईल कायी धलानी ये ना तो माय माय नाही लागत पिले सागा फोन लागत नाय मायाले मग हो अश्विनीचा ताई चा मोबाईल काही खरा नाही आहे. आता ते म ह्या गात्री गायत्री लोन कराय की न तिचे झालेले आहेत सगळे कॉल.
हा हा.
तिले तिला आली पण ना दोन हजार रुपये.
हाव का?
हाउच आहे. हा तिला आताच म सध्या एक कॉल केला पण तिची तब्येत नाय चांगली वाटलं जाऊ दे आज नाय येऊ त्या लावत नी तिली आता उद्या लाईन मग.
ते काय दिवसात होतील ते का
नाही ते आरती आहे मोठी. हा मोठीला लाव आता सध्याच आरतीलेच आहे ना.
अ नाही ना हो माय बाई ती लाइनली दिवस होती की नी.
म लाईनलीच आहेत ना.
आणि त्या मोठले बी दिवस होती की नी.
नाही ओ मोठीले नाही ना मोठेला तर दोन लेखरा आहेत. पोरगा अन पोरगी नाही तर काय.
नाही बिचार्या पण स्वामी समर्था केंद्रात पोट निगाले वाटते शिजर्जना.
हा सी पोट निघालाय तिचाला.
मी तेच तो म्हणो माय मी का ना तिने दुसरा तिसराच महिना चालू आहे काय?
नाही नाही तिचा पोट निघाला तीचाला.
हा काय?
हा.
त्याला झाला का मग फराळा जाई?
तिना अन माझ मला वाटतेस म आम्ही सोबतच केलं होतं ऑपरेशन बहुतेक. गायत्री ज्यांना
आं मंग वाले उम हाव काय?
हम्म.
हवा तरांनी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
मला त्याचे गावातले दोनं .
अव आपल्याच गावातले आन माय कायले बाय कोण कोणत्या कोणत्या भासा आहेत म तिथान ठेकी चांगलं बोलत नाही त्याव व्हॉट्सअप ग्रुपाला गं आपला.
हा हा.
हा त्या बहिण त्या बहीण काय चाकला पाहिलं हो त्याच्यावर तू वाचून गेलं त्याच्यावर त्यांना कडिन जा वाचून घेऊ त्या ग्रुपवर काय टाकलं तिनं. हे हे मेसेज आं हिच्या टाक
हाव काय?
हाव तर त्या बाई ना मेसेज टाकला आहे किंवा म्हणते तुम्ही म्हणते ते तुमच्या इथल्याच म्हणजे वय तुम्हाला म्हणजे जवळच्या तुमच्या व्यक्तीलाच तुम्ही उम कॉल करा म्हणते, कोणालाबी कॉल नाव करू. सगळ्या जणे मीने ब्लॉक मध्ये टाकतो म्हणे अशी म्हणे ती असं असं टाकलेलं मॅसेज तिनं. पाच दिजार
हाव का?
हा कुठचे आहे काय माहीते बाई. काय काय काही तर नाव आहे ते साक्षी साक्षी. ज्याचे ज्याचे त्याचा नंबर बनल अव ज्याच्याचे रा मी झालेल्याचे ला तात आपल्याला आपल्याला फक्त तीस कॉल करणा आहे ते ते त्या थोडी लावतात क आपल्याला आपल्याला लावं लागतेले. खरं त्या आपल्यास ना हा आणि का का काल की आ तुला त्या दिवशी लावले की नाही परत दिवशी काल काल नाही लावले परत लावले की नी?
हाव.
प्रमीला ताई इंगळेले लावला आता मी कॉल तिले लागला ती यक कला तीले एक लागला डबल लावायला गेली तर यांनी नाय कोणाला तर लावला तिकडे तिचा न मग कोण हे की कोणाच चालू होता काय माहीती. त्यामुळे माझा कॉल नी का कटला हां हां तेव्हाच. त्या त्या तुले तुझ्यासोबत बोलत असतील मग द्या. तेव्हा लागतात ते जिवावरती त्या बाईचा साय
बरं ते बोल न.
हा बोलणं जे आहे ते मसाय झाले की. म आता शा अशी कोणती तबलीक आहे सांगा फोनवर बोलला? तर त्याची तबलीक तुमचं आपलं असचला आपण बोलतो दुसऱ्याचा आला तर आपण बोला मग बोलायला पाहिजे हा नाहीत काय.
म
आता आपली गरज आहे म्हणून आपण बोलतो पण तुम्ही म्हणजे त्या आता त्याचा जर राहिल तर बिचारायला काय लवकुंडा ना कोणाले आपल्या आता राहिलेय आता आपण काय म सांगा हम्म हम्म. हम्म. हम्म. हा. हो ना. हाव काय? हा. हा ना बरोबर आहे ना. .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
हा.
हाव काय?
हम्म.
त्या दोगी स्वामी समर्थांचा केंद्रात येतात बाई. निगे दोघीली बी म्हटलंय दोघीची ती तिची .
नाय हो तिला एक तिची पोरगी आणि हिचा पोरगं सारखा आहे.
हा.
तिची पोरगी आणि हिचा पोरगा सारखंच आहे आठ, टाच आं सात-आठ दिवसाचा फरक आहे हिचाला.
हाव काय?
हम्म.
हा.
मग होती तील दिवस. कोळाले
हे दिवस
पोरगाय आहे तिले हम्म. आता त ते काय आपल्या हातात आहे बाई झाली पाहिजे.
पहिला शिजर आहे की?
काय म काय माहीत बाई शिजर आहे का काय. सिनेमाला माग हा तीन दिवस होते पण पडलं ते.
काय ओ
काय हो बाई. हं खराब झालत वाटतं की पडलो सगळे जण. . हम्म.
कारण आता आम्ही नागपूर गेलेलो की नी
जी हम्म मॅडम हम्म. हम्म, हम्म.
पहिल्या वेळेस म्हणें थंड थंडच म्हणजे जास्त पदार्थ खाऊ न
हाव काय?
नंतर काय
हम्म.
हा.
हा. परत उष्णता तयार होते ना ते अंगात.
हा औषध महिन्याच्या परत का म्हणूनच खराब होती, तेच ना.
आम्ही तरं बाई कोणतं औषध नाही घेतलं बाई.
हा. घरी सगळी एकादशी असतात टेन्शन नाही. उद्याच फक्त जेवण उपास असते.
हा.
हम्म.
बरं आहे ना मग. हा.
हा. अश्विनीच्या फोनवर म्हटलं ती कोणी फोन तिकडून लावला तिनं फोन तरं येती. आपणं तू किती बी लाव ना येत नाही लागतच नाही तिला फोन. हा आता हो मी आता आधी तिला फोन लावून पाहिले आणि अश्विनीले पण लागतच नाही तिच्या फोनवर फोन.
हाव काय काही सेटिंग करून गेल तीनं
काय माहित काय करून राहील तिझं तिकून लावला तीनं तर होते. हिकुन नाही लागत तिले फक्त फोन.
हिकून नाही कार्या ऍपमधून नाही काच्यातूनच लागत नाही तिला फोन. नाही रिंगच जात नाही तिच्या हेच्यावर
रिंग जाते येते आवाज कमी आहे.
नाही जातच नाही तिकून लावला तिनं तर मा त्या दिवशी मी तुझां घरी आली की नाही
हा.
तर तिनं म्हणलेले, मग म्हटलं मग तू याच्यावर काहून म्हटलं मग घरून किती फोन लावले बिचारे. म्हण नाही एकही फोन आला माय हेच्यावर, मग तिन ला म्हंटल तू लावून पहा आता माय हेच्यावर.
हा.
मग तिन लावला तर लगेच रिंग आली माझ्या हेच्यावर
हाव काय?
होयं काय? हो. आणि माझ्या याच्यावरून तिला लागेच नाही फोन. हो.
ते कळेना ना काहीच
आणि तिनं त्या दिवशी तिनं फोनला सांगू आ म आ तु येइल ना .
नाही मा
तिले
नाही ते त्या अश्विन त्याच्यामध्येले कार्या ऐप वर नी लागू असता.
ला अवं लागते का रे पोरी पण तस साधाही लागुन नाही राहिला तीने मला कोण कोण काय माहिती काय केलं जाऊन. हम्म. हा, हो ना.
आ हा.
आ हा. माझ्याच्यातून लागलाच नाय तिला फोन कोण काय माहित काय विचारतय. उम लागते
बरं झालं मग कर मी .
बरं डबल लावतो मी मग थांब. बरं लाव तुला.
लावल तर नायेत मीला लावला हां.